ते का आव आवाज येतोय
हा येतो न, बारीक आवाज येतो जरा
हा, रिगं नसेल ना, कमी जास्त
नाही, रेंज असल. थोड लांब आहेत का मोबाईल पासून?
नाही-नाही जवळच ये मोबाईल.
हा. का, आता येतोय-येतोय.
हा.
काय करत्यात मग?
आता ना आज आवनी गे
रेंजमध्ये यांना.
आज थ ना मना अवनी घेतलीय, आजपा आजपासूनच सुरुवात आहे.
हा, का. मग किती माणसं हेती? म्हटलं किती माणसे हेती? हॅलो.
सहा-चार-पाच माणसं आहे.
हा ना, आवाज येत नाही तुमचा. नाही ना, गुततोय निस्ता.
हा. मधी-मधी चांगला येतो. मधी-मधी गुतत- गुतत येतो.
हा गुतून जातोय निस्ता, रेंज गेल्या सारखा
हा, तिकडून त येतोय मला तू आवाला.
हा, मग मला रेंज फुल आहे ना? मी फाट्यावर असले का मला फुल रेंज राहती
हा.
तुम्हाला कमी राहत असल, त्याच्यामुळे तुमचा आवाज मला येत नाही.
हम्म.
बग कि, कुठली मार्केट ये आज हॅलो, आवाजच नाही. आपला कॉल व्यर्थ जाईल बर का आवाजच येत नाही तुमचा मला? मी म्हटलं तुमचा आवाजच येत नाही. टाकू का कट करून? हॅलो.